हॅलो
हॅलो
काय करताय आहे?
काही नाही.
जेवण झाल का?
हो झालं ना. तुमच झाल का?
हो माझं पण झालं. काय - काय खाता तुम्ही जेवणामध्ये?
जेवणामध्ये का भाजी, पोळी
हा पण कोणत्या भाज्या पालेभाज्या किंवा हॉटेलच्या भाज्या?
आम्ही का? पालेभाज्या खातो.
कोण कोणत्या?
पालकाची भाजी, शेपूची भाजी, गिलक
गिलक कोण भाजी भाज्या य
अच्छा ते पण चांगलं असतं ओ.
हम्.
आवाज एवढाच आहे काय हो याला?
हाव. कमी आवाज येतोय का?
हो - -
कस काय?
काय माहिती? काय करत आहे तुम्ही?
काही नाही.
हॅलो
चहा घेतोय. कुठ फिरायचा प्लॅन आहे का?
नाही ओ आता फिरायला नाही जायचं.
कम
फिरायचा प्लॅन कॅन्सल येऊ तुम्ही चालल्या आहे का?
हो.
हॅलो.
हम्मा.
आवाज नाय येते वो तुमचा दिदी. हो का. कुठे जाणार आहे मंग? तुमच्या सोबत येऊन द्या आम्हाला पण.
स्वीटझरलँडला.
हम्म
स्विटझरलँडला.
हो का?
हम्म. कधी कटायचे बारा मिनटं?